हॅलो आवाज येतोय का समर्थ?
हां येतोय.
कायं झालं कां चहा पाणी
हॅलो आवांज नांय येतं
कमी एक थांड एक सेकंड एक सेकंड एक सेकंड हम्मं हॅलो आंता आवांज येतोय
हां येतोय येतोय झालां कां चहा वगैरें
नाहीं चहाज पीतोय आंत्ता तुमचां
झालं माझं
अच्छा बाकी दिवसं असां गेलां हां
हां ठीकं होतां.
हम्मं चाले हं हां
संपला कां गोळ्यांचा
हां संपला.
हं हां हं
हम्मं हम्मं बाकी हां मी कायं विचांरणांर होतो ते आतां फ्री टाईम असतो मगं मी म्हटलं सिरीज बघावं तरं कोणंती आहे चांगली माहितीय आहे कां चांगली
हां एक आहे नवीन आंली आहे कृष्णाची आहे. ते कुंरुक्षेत्र म्हणूंन आहे कुंरुक्षेत्र. नेटफ्लिक्स वरं आहे बहुंतेक. कायं अमेझॉन प्रेम असं कुंठे तरं आहे चांगली आहे म्हणजे सगळं महांभारत तसलं दाखवलं ते.
अच्छा.
म्हणजे पहिल्यांपासूनचं सगळं शॉर्ट शॉर्ट दाखवलं एकदंम लेंडी नाहीं जास्तं
हम्मं
म्हणजे अं कृष्णांने कसं अं अर्जुनांला गाईड केले पूर्ण. किंवा ते कसं झालं तो कुंरुक्षेत्रमध्यें सगळं ते युंद्ध कसं झालं ते सगळं दाखवलंया आणि त्यांत मगं मेसेजेस दिलेत म्हणजे कृष्णं कायं सांगतोय ते. लाईफलेसन तसांच. चांगली आहे ते बघण्यांसाठी आणि बाकी मंग एंटरटेनमेंट सांठी बघायचं असेल बाकीचं तरं वेम्पायर डायरीज एक आहे म्हणजे वेम्पायर रिलेटेड सगळं असं दाखवले थोडं. इमॅजिनेट
अच्छा.
कांल्पनिक दाखवलंय सगळं. आणि मगं त्यांच्यानंतर चं लगेच ते द ओरिजनल्स म्हणूंन आहे त्यांच चं पुढचं पार्ट आणि त्यांच्यानंतर मगं लिगे सीड असं त्यांचं पुढचं पार्ट म्हणजे लिंक आहेंतं एकमेकांला.
अच्छा.
मग ते बघू शकतय मग तेव्हा बाय डायरीज मध्ये काय दाखवलंय की बेम्पायर असतात मजे असं वेगळं काल्पनिक कमीच दाखवलंय अस बघण्यासाठी थोडंफार नाही का? एंटरटेनमेंट मग ते कसे राहत असतात. त्यांचं वागणं वगैरे कसं असतं मग ते अ मजे पूर्ण लोकांमध्ये येतात मग ते लोकांमध्ये कशे राहतात.
मग ते का ते आपलं टोयलेट ला रिलेटेड आहे का मग?
हा हा तसंच आहे फक्त ही वेगळं आणि ते वेगळं. टॉयलेट सारखीच आहे, ते बघितलंस का तू?
हो.
हा हा हो. आणि आणि हे एक आहे अ कुठली बर हा ते गेम ऑफ थ्रोन्स आहे ते चांगले आहे का बघितलंस का तू?
गेम ऑफ थ्रोन्स नाही. एवढं नाही माहित त्यातलं काय. मी आ त ही बघत होतो मगाशी अ लुसिफर.
हा हा हा लुसिफर पण मला बोललेलं कोणतं सजेस्ट केलेलं मला.
म्हणजे काय होतय त्यात एवढं काय कॉम्प्लिकेटेड नाहीये. ते जो काय म्हणतातात वो, सिरीज हाय.
सिरीज हाय का पिक्चर.
सिरीज सिरीज.
बरं.
त्यात काय जो नरकाचा राजाअसतो.
हा.
तो अं... त्याच जे सामान असंतय ते लय असं.... आणि काय म्हणतात पेड
हा
मग तो नरक सोडून पृथ्वीवर येतोय राहायला आणि मग ते पोलीस, अपार्टमेट जॉईन करतो वाटत असं काहीतरी आहे.
अच्छा! हा हा हा
परत मध्ये स्ट्रेंजर थिंग्स बघितलं.
हा ते स्ट्रेंजर्स थिंग्स पण थोडा यांच्यासारखा आहे ना वेम्पायर वगैरे असं ना.
पण नाही नाही वैम्पायर नाही त्यात काय.
मग स्ट्रेंजर थिंग्स मध्ये काय?
त्यात स्टोरी कशी माहिती का? एकटा कस- गाव असतर शहर का गाव दोघांच्या मधलं जे असेल ते,
हा म्हणजे असं हे हॉरर आहे का?
हॉर हाँरर असं नाही म्हणु शकत हॉरर हा ठीक आहे म्हणू शकतो. तस थ्रिलर आहे, हॉकिन्स नावाचं एक एक गाव असतं एक गाव शहर त्याच्यामधलं काय ते, तर त्या त्या सिटीचा एक अपसाइड डाउन वर्ल्ड असत अप अपसाइड डाऊन सिटी असते. ते एक्सेस वगैरे असतं.
काय असतं?
तर, मॉन्स्टर्स वगैरे भूत नाहीत त्यात पण मॉन्स्टर्स आहेत. ते हे ऐकलं असशील डेमोरग डेमो गोरगन. डेमोगोर्गन ऐकलंय ना.
हा हा
हम् तो तर ह्याया सिरीज मधन हाय.
बरं.
त्यात ते छोटी पोर असत्यात
हा.
त्यां त्यांच्या सोबत थोडे मोठे लोक असतात ते सगळे कामं करत असत एकदम भारी सिरीज आहे ती तर. वरती मग परत ही मून नाईट आत्ता लेट किती तरी, दोन हजार बावीस मध्ये आलेली. मारवलं ची अंडररेटेड मुन नाईट, मुन नाईट.
अच्छा मून नाईट.
हा ती त्यात हा ती पण सिरीज आहे मार्वेलची.
हा हा हा मार्वेलची नाय येवड मी बघत मी पण बघेल
त्यात काय असतय एक पहिला कॅरेक्टर असतोय, ज्याला म ल्टिपल पेर्सोनालिटी डिसॉर्डर असतो.
अच्छा.
पण ते त्यालाच माहित नसतं. पण जेव्हा तो पर्सनॅलटी बदलतो जेव्हा ती तिची दुसरी अस ती ती फार वेगळी असते म्हणजे अ तो एका देवाचा अवतार असतो देवाचा सिलेक्ट केलेला माणूस असतो. जो तिचे काम करत असतो पृथ्वीवर त्या देवाचं नाव काहीतरी खाँन्स असत.
अच्छा.
हम्म मग ते तेची काम करत दुसऱ्या गॉडसोबत ते गाँडसेे तर म्हणे सेरक लोकं त्यांचं काहीतरी भिडणं मग भांडण वैगैरे ते आहे त्यात.
अच्छा.
हा.
हे सगळं दावलं काय त्यात आणि मी एक बघितली प्ले मेन लाइफ गिव्ह यू टेंजिरि म्हणजे थोडी कोरियन आहे वाटत तर म्हणजे आपलं डे टू डे रिअल लाईफ मध्ये काय घडते किंवा त्याच्याशी कसं टॅकल करायचं. म्हणजे तसं असं पुढं रिलेटेड रिलेटेड वाट एवढं पण नाही रिलेटेड. पण असंच म्हणजे अ असं बघू शकतोय तू अस. छान आहे. म्हणजे असं नॉर्मल लाईफ दाखवले एकदम काय इमॅजिनेशन वगैरे काय नाही.
अच्छा. हम्
हम् मिडल क्लास लोकांसाठी वगैरे असं दाखवले त्यात.
हा
हम्
आणि माझी बघायचेत तशा भरपूर आहेत.
परत मी आत्ता एक बघत होतो मध्ये सिरीज, म्हणजे आता नेटफ्लिक्सवर आहे ती. त्यांनी आता रिक्रिएट करायलेत ते आता, ते मध्ये आपण एनिमे आहे का आपलं?
हा.
त्याला एक त्याच्यावर इन्स्पायर्ड के इवक्शन आले. वन पीस म्हणून.
हा हा.
ते पण एक भारीय.
अच्छा.
त्यात स्टोरी जर असं जर वर वर न बघितलं म्हणजे थोडक्यात सांगायचं, म्हटलं तर एकदम साधी वाटते पण जसं आज जाणार ना त्यांचं पिक्चर, स्टोरीची एक वेगळी हिस्ट्री आहे खूप कॉम्प्लेक्स होत जातं मग ते.
अच्छा.
स्टोरीची स्टार्टिंग एवढीच आहे की एक पोरगं ज्याला पायरेट किंग बनायचं असतं.
हा हा हा.
मग पुढं खूप काराविट होतंय तो त्याचा एक क्रू गोळा करतो. मग अं ते पुढं खूप होतंय. खूप एनिमेज असतात, म्हणजे ती एक भारी सिरीज आहे. हम्म.
हम्म चालतंय बाकी आणि पाऊस वगैरे?
आ?
कमी आहे का?
क पाऊस नाही दिवसभर ढागाळ वातावरण. दिवस त्यो ढगाळ वातावरण मग काय व्हय.
ते इकडं पण तसंच हाय. बारीक बारीक पडतोय थोडावेळ, होय.
नाही एवढा पाऊस आहे, एव एवढंशी थेंब, होय.
हा बरोबर, बाकी कसे आहे घरातले कसे आहेत?
काय नाही मग ते सगळे मजेत दाद्या गेले आता. कामाला ते येईल आठ वाजेपर्यंत.
हा हा हा, हा त्या अजून आहे ना त्याच कंपनीमध्ये?
हो, आता रिझाइन करलं. आणि हा उद्या आम्ही चाललो हे बघायला, हे आपलं ब्रँड न्यू डे.
काय?
ब्रँड न्यू डे स्प्याडरमॅन.
अच्छा आलाय का?
हो उद्या, थांब आज तारीख काय? तीस आज आज रिलीज आज आज आज पिक्चर आहे सॉरी आज पिक्चर आहे तो. उद्या रिलीज होणार आहे, पण ते थिएटर्समध्ये आज आलाय.
आनं बापरे.
हम्म. थेटरमध्ये आज आलाय, मं मी उद्या चाललोय.
अच्छा सगळे?
दाद्या अन मी फक्त बाकी कोण बघणार स्पायडरमन?
ह हो ते पण आहे.
होय,
चालतय चालतय मग चहा वगैरे झाला? पी पिऊन घे चहा.
ता ''हां ''
चहा पिऊन वगैरे घे म्हटलं.
हो, तुम्ही पण घ्या. हम्म, ठीके ठेऊ का?
हा, चालेल कर परत फोन.
बरं.
''हां ''हां'' बाय.